हम्म काय करायलायस
काय कळायचं
म आणि काय
काय करवा
हम जेवलास हा हा मग काय काय एकदम असं मोबाईला टच वगैरे करू नकोस का नाहीतर हे व्हायचं कट व्हायचं हा हा मग आणि काय
काय नाही बघा
काय काय ठरवलास काय काय ठरवलंस कोणत काय करणार गॅरेज कि नोकरी की काय
बघायचं
काय हाय
बघाच दोन्ही आता काय करायचं
तुझी इच्छा काय आहे
माहीच्या काय बघाय झालं कि स
अ हा इच्छावर डिपेंड आहे रे
हा याचावर नाही सोड केल
हम्म मग काय करणार आहेस?
काय नाही किती मिनिटे बोलायचं आता ह्य?
एक- दहा मिनट बोल की
दहा मिनिटं -दहा मिनटं बोलाय लागतय? का असं पाच -एक मिनिटं चालत नाही?
नाही कस मग काय करणार आहेस जॉब? जाॅब करणार की गॅरेज शिकणार?
नाही आता दोन महिने काम करणार आणि पैसे गोळा करणार मोबाईल घेणाराय आता
मग काय करायच दोन महिने काम कर मग ते पैसे आणि ते ह्याच्यामधलं तुझ्याकडचं थोडं ते करून घे म्हणस मोबाईल आयफोन काय काढायची गरज नाही
हा आयफोन घेणाराय मी अ कोण नाही आयफोन कितीला हाय सांग? पंचावन्न -साठ पर्यंत आहे मा- परावा मित्र घेतलाय माझा
अरे कर्ज -कर्ज कर्ज कधी फेडणार आयफोन कधी भेटणार
पण म परवा माया मित्र घेतलाय कि तेवढंचाय लय नाही महाग सांगितलाय मला
कर्ज फेडायला पाहिजे पहिला
कर्ज काय फेड- फेडाय काय आता दोन महिने काम करणार आणि तीस ते चाळीस हजार भरणार म तितन फक्त फक्त दोन -वीस हजार रुपये काय तर करून मग हप्ता भरायचा एवढंच करणार आता
पण महिन्याला तेवढा कुठे तुला पगार देणार आहे कोण?
कोण दे-काय -काय तर करणार की हिकडं -तिकडं काय तर घेऊन करतो की मी वाढपी-बिडपी काय करून काय तर करून करतो की मी
मग त्यापेक्षा हे अस कार्य ऍप वरच पण अस फोन वर बोलून किंवा काय पण त पण पैसे मिळता येत्यात.
हम्म येत- हम्म -तेच कि यात करणार म ते तर करूया मग पहिला - मोबाईल काढणारच आहे मी मोबाईल काढल की काय विषय नाही गाडी बी काढाय लागत नाही काही नाही मग- एक- ते मोबाईल आता किती दोन तेच दोन महिने राबणार मग तिथ काय करत ग -ह - त्यामुळ गॅरेज शिकायला जाणार कुठेही सहा महिने पाच वर्ष काढायचं आहे गॅरेज मध्ये.
होय
हम्म आता कुठलाय आता वळिक दोन हजार अठरा चालू हाय मग एकोणीस तो एकोणीस- एकवीस, एकवीस, बावीस... तेवीस पर्यंत सेटल होतोय, मी तेवीस पर्यंत सव्वी तेवीस, चोवीस ला मग दुकान घालायचं एवढं काय त्यात.
भैय्या इथला किती- किती वर्ष शिकलाय तो पोप्या म्हणेच आहे की पोरग ते.
कोण होय , सहा वर्ष शिकलाय. त्यो तिथच त्याकडे जाणार आहे, त्याकडे- त्याकडे शिकलाय.
पाच वर्ष शिकलाय, मग तो काय थोडं पाच, सहा महिने झाल्यानंतर त्या पैसे देतात की नाही पाच, सहा महिने शिकल्यानंतर ना काय थोड- थोड पैसे देत
देईल की वाट-वाटालय सोड देईल म्हणू
तू विचार, - तू विचारणार होतास देत
विचारतो की तेवढंच हा -दिईल की म्हणला, आठवड्याला काय- काय दिईल की म्हणला. विचारायच आपण म विचार ते करायचं ते माता उपर्यंत चार -चार प चार-चार, आठ महिने करतो आणि बरोबर येनी आता किती फेब्रुवारी कवाय आता कुठेल चालूया जून चालोय जून, जुलै, ऑगस्ट, सटेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी कुठ कार डसेंबर प... करायचं काम...
हम्म..
आता कुठला आहे जून, जून आहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑक्टोबर पन करणार चार महि...
हम्म
लगेच म लगेच चालू होते लगे नवीनर्षापासून लगेच काम. लगेन लागणार बा.
हम्म. तेवढं होत की पण सगळं.
करा येतू काय करण पाच, सहा वर्ष पडाई कराला काढला... तेवढं शिकाय म्हणे काढला ना सारखी. काय?
कि अं तू अं किती वर्ष केलायस आणि...
विचारले सगळं, सगळं विचारले, विचारले सगळं.
ह हा चार, पाच महिन्या नंतर झाल्यानंतर थोडं थोडं...
हा देेतारखी चार, पाच महिने झाले क देेतारखी, हम्. विचारलय तेच मंग आता एवढे चार, पाच महिने. काम करतो लगेच मग पैसे मोबाईल घेतो आणि लगेच मग का लागतो तिथेडी घ... शिकायच जातो.
खरं मोबाईल तुला पाहिजे.
म्हणल तिथं आहेय म्हणल एक सुशांत माझ्या इथे घेतो म्हणला. आता माझा मित्र दहावीनंतर खेलाय घेत.
हम्म.. ततयुहो तो पोप्या शिकल्या नंतर त्या माण त्या माणसाकडच जाण शिकायला.
मग त्या झा मग तो माझं मा-मा तर दाहावी नंतर शि...
त्याला भेटलायस की नाहीस, ते येो आता सांगितलंय. तो...
कोण त्याला भेटल नाही भेटलं इथलं तर घरापशी राहते आपल्या.
अ हा, एका शब्दान विचारशील की नाही. कि -हि मी येणारे म्हणजे घेताय काय तुम्ही?
घताय काय खवा महाग खवाबी आहे म्हणलाय त असं. मग तेच म आता मी माझं फिक्स पाहिजे म्हणालाय ग त्यो.
ह, हा. तू भेटलायस व्हय तिला?
नाही भेटलो, माझं फिक्स पाहिजे कि, तू मग तु ज फिक्स असल तर सांग-
कवा बी य म्हटलंय म्हणे म
तेच घ तुझं फिक्स असलं तर, ते म्हणालाय त्यो.
म्हणजे भेटलायच एकदा?
आ..?
भेटलायस तू त्याला?
भेटलाय म भेटणार अजून फिक्स पाहिजे म्हणाला तू फिक्स नसल्यावर मग तुझ- तुमच्या इकडं धावपळ चालाय म्हणलाय आणी-
कोण म्हटलं अस-
आ..?
कोण म्हंटलं तस?
काय म्हणले?
कोण म्हंटलं तस?
तच क क दो म मच स्त्री म्हणाला आहे का आशिित म स्त्रीम णा आहे प पप्पांच्या ओळखीच तो म्हणालाय, तुमची इकडे तिकडे पहि काम करून घ्या, नंतर मग बघूया म्हणालाय.
हम. हम.
म माझा मित्र म्हटलाय सुशास दोन तीन महिने थांब म्हटलाय, माझ्या इथे घेतो म्हणला. आणि स्टार्टर पगार भी देतो म्हणटलाय, आता तुला पगार आहे सात हजार पगार आहे. चार वर्ष केलं आता तिथं.
हम्म!
हम आतावड्याल काय कर देईल की मला पाच सहा महिने झाले का देते सोड म्हटला. मग ते म्हणला माझ्यापाशी येतय बघ ते आता करणार चार पाच महिने उर काम करतो आणि मोबाईल घेतता आणि त्या तिकडे जातो शिकायला, पाच सहा वर्ष काढतो तिथेच.
हम् चालतंय की.
हम.
तसं पण चालत पण दोन महिने कुठे, आतापासून मग काम बघाय आहे तुला?
हम्म.
हम्म आतापासून तुला काम बघायला पाहिजे, रे.
मता आहे की एक काम कुठ बघणार काम कुठं आहे काय? पेपर एक दुनिवर अनेक कामाला लातम कि तिथं.
हम्म. पेपर पहिला पेपर क्लिअर कर.
कुठं काम आहे, तिकडं जातो की आता.
आतापासून, आतापासून सांगून ठेव म्हणजे कामाच बघणार असेल तर,
कुठं काम आहे कि, तिथे बाई का आहे कि तिथेच जाणार आहे.
कुठ आहे?
तिथं आहे म जातो तर पहिला तिथंच जाणार आहे.
ते मांडव च्या इथं व्हय.
नऊ हजार पहणार नाही, बगणार कुठे आहे काय दोघा-तिघांना सांगितलय. दहा हजार कुठं आहे बघा? म्हणून दहा ते
हा, हा,
ग तेवढं जात
पाहिजे म्हटलं तर कंटिन्यू काम चु चूकवायच नाही, हे करायचं आणि कंटिन्यू तुला काम करायला लागणार मग.
काय?
तिथंच की, कंटिन्यू काम करा म्हणजे चुकू आहे इकड गावाला जाणार आहे, ह्याला जाणार आहे, त्याला जाणार हाय, म्हणून सुट्टी घेऊन चालत नाही.
कशाला?
कामाला गेल्यावरर रे?
कामाला केेल्या सुट्ट्या असते की,
हच की एक आठवड्यात एक सुट्ट्या असते ना!
चार दिवसाच महिन्यात ना चार सुट्ट्यासाठीेते का आपल्या मर्जीन घ्यायचं.
हा तस करायचं नाही तर मग तुझं पेमेंटच कट होतेय.
हम्म
सुट्ट्या घ्यायच नाही व्यवस्थित केलं तर व्यवस्थित काम करायचं. पगार पण व्यवस्थित मिळतेय मग तुला घ्यायला पण सप्टेंबर ऑक्टोबरला असेल.
दिवाळी. हा मग ती दोन मित्र म्हणाला ऑक्टोबर महिने घेऊ म्हणालता मोबाईल. ऑक्टोबर महिन्यात हे असते म्हणला ऑफर ह
तेव्हा कस म्हणलं दसरा दिवाळीला ऑफर असत्या.
हा तवाच घ्यायचा म्हटला.
आतापासून पैश ते कसं ते आठ बँकेत ठेवलंयस काय.
होय बँकेत आहेत आता.
हा बाकीचं पण थोडं थोडं तुला. तुझं हे होईल तसं म्हणजे तुझ्याकडं स काय ते? सेविंग होईल तसं, म्हणजे बँकेत थोडं थोडं थोडं भरत जा म्हणजे तिथं खात्याला बस्ती होते.
मग बँकेतच ठेवणार आहे पैसे.
इकडं तिकडं असलं की खर्च होत
आता बँकेत ठेवणार काय का देणार चार पाच महिन्याचा मोठा मोबाईल घेणार आहे म्हणून सांगणार आहे.
एक हजार दोन हजार असं काय साठवल ते ना थोडं एक एक हजार दोन दोन हजार हे करून घे, भरून घे तिथं.
कुठं?
बँकेतच भरायचं.
काय?
तुझ्याकडं सेव्ह झालं तर पैसे रे.
कुठलं सेव?
असंच की साठवलेलं पैसेे काहीतरी काम केलेलं
ह हा ते होय.
हा थोडं थोडं तू बँकेत भरलास ना
हम्म
सेविंग, सेविंग होते
मग आता तेच करणार आता बरोबर भरणारा पैशे आता ते. भरले पैसे, अजून इकडे तिकडे गोळा करून तीस चाळीस हजार रुपये गोळा करणार नाही डायरेट कर हप्ता भराय लागत नाही मग चार दोन तीन ती महिने काम करणारच आहे मी आता पैसे भराय जाणार.
हम्म
आता कुठलं चालूय जून, जुलै, ऑगस्ट ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ऑक्टोबर काय नाय सप्टेंबर पर्यंत करायचं काय होत नाही.
हम्म चालतंय की. नको की अजून, का पापा आलीती?
नऊ मिनिटे राहिल्यात.
असं बोलू नकोस की, आ काय म्हटलास?
झालं
हम् हम् आणि हे तुला फोन करणार आहे मी नंतर काम आहे म्हणून तुझ्याकडं
का?
काम आहे तुझ्याकडे रे म्हणून, करणार आहे, थांब जरा काही झालं? दोन मिनटं थांबकी जरा हॅलो ऐकू येतं नवं, हॅलो
झालं की दहा मिनिटं
हा ठीक आहे.
ठेऊ काय?